हॅलो.
हॅलो.
हॅलो. मनलं, ती भाजी कशी बनवली होती तूम?
कोणती? गवताची.
हाव ना. ती गावताची. आपण आणली ती. काय म्हणत्या त्याला?
मुगा- मुगाची दाळ घालून. हा.
चांगली झाली असल मंग.
हाव चांगल झालती. खायला चांगल लागली.
आंबट नाही लागली का? अशी आंबट, पना राहतो ना. पण मग त्याच्यातून, आंबट पाणी निघत ना गं.
नाही- नाही, काहीच नाही. तिला धुवून डायरेक्ट केले ना. भारी लागली. पण संध्याकाळी खाल्ली मी ती. हम्म.
शिजऊन घेतली होती का, आधी? का अशी, डायरेक्ट टाकली?
नाही ओ. शिजति की राय नाही. गाळना लगी.
ते आधीच तर, पाण्यावाणी राहत.
तशीच शिजति. हं.
म्हणलं खाल्ली असती. पण ती रोजी का कालच केलती म्हणजे शरीरासाठी चांगली म्हणत्या बाई ती.
हाव. हम्म. आता अजून दोन चांगली लागती ती. खाऊन पाहिल्याशिवाय नाही कळत.
पण त्या पाहून, खायाला चांगलं लागत.
हाव. खायला पाहिजे पण खात नाही आपण.
आपण नाही खात ना तर देऊ दे एकच घेऊन खाते.
हम्म पितकळी कि त्या लोकं औरंगाबादला?
म मंडई मध्ये राहत होती निकाला बारीक पानाची ती.
राहतीन किती काय घ्या त्या लोकं. आपण टाकेतो जाळून जुळून त्याला वावरात. रेंज कमी कान तुमची आलं का नाही आला.
. आहे फोनून.